हॅलो हॅलो हॅलो हा येतोय आवाज
हॅलो हा हो हो येतो येतो ताई येतोय आवज
किती कॉल झाले तुमचे?
माझे कॉल ऑलरेडी मॅडम नऊ झाले.
अच्छा बरेच बाकीयेत मग
हो बरेच लेट सुरुवात केली ना लेट आला आम्हाला नाय मी ऑलरेडी शनिवारी कळलं मला शनिवारी आलं टास्क. तुम्हाला कधी अगोदर आलता का?
हो हो मला भरपूर आधी आलेला होता पण मी काय कंप्लीट केलं नाय खूप दिवसांचा होता तो
हो हो हो तुमचे पेंडिंगचे आहेत कायतरी ते एक राजगुरू मॅडम त्या पण रात्री बोलल्या खूप पेंडिंगचेयेत आमचे. हम्म हम्म हम्म आम्हाला आता शनिवारी आलं होता आणि शनिवारी ऑलरेडी मी बाहेर होते. म कालपासनाच करायला घेतलेत फक्त
तुम्ही उशिरा फॉर्म भरलेला आहे का?
हा उशिरा म्हणजे आत्ता भरला आहो गुरु त्या दिवशी गुरुवारी फॉर्म भरला आणि शनिवारी टास आला.
हा बरोबरये मग आम्ही बऱ्याच दिवसांचा आहे पण मग कोणाशी बोलणार म्हणून मी स्किप केला होता तो टास्क.
हो का?
हा पण ते कंपल्सरी केल्यामुळं मग
हा हा
आणि त्यात पण आता काल गावाला गेल्यामुळं राहून गेले कॉल त्यांनी लास्ट डेट दिली होती ना आजची कालची
हो का हा हा तुमची जुन्या लोकांना काल का आजपर्यंत टास्क कंप्लीट करायचेत ना ऑलरेडी.
हो हो तेच ना होत नाही एवढं आता माझे थोडेच राहिलेलेयेत. पण आपण एक करायच समोरच्या व्यक्तीने एक मग खूप वेळ जातो त्यामध्ये
वेळ जातो हो हो वेळ द्याव लागतो हा कंटिन्यू वेळ त्याचे दहा मिन आपले दहा मिनिट अगोदरच्या कॉल वर बोलणं नंतर पुन्हा फ्री आहे का वि चारण म्हणजे तो एका कॉल ला अर्धा तास जातोय.
मी त खू खूप मेसेज करते कोणीतरी फ्री भेटेल नंतर मला वेळ नसतो. मग कोणीतरी भेटत.
हो हो हो हो हे होत मी पण आताच अगदी जेवणाचे भांडी घासत होते पण जस्ट फोन हातात घेतला मग तुमचा आला म्हणलं एक कॉल होऊन जाईल चला.
तेच ना मी पण कधीच मेसेज करते कोण रिप्लाय करत नाही कोणी केला तर ते म्हणत की दुपारी करू
हा म राहुन जात आपल्याला पण वेळ पाहिजे ना त्यावेळी.
हो ना एवढा वेळ भेटल म्हणजे मुश्किल आहे कधी दिवसात आता.
हो हो नाही नाही ते कंटिन्यू फोनवरच रहाव लागतं
हो कंटिन्यू फोनवर बोलायचं म्हणजे ते पण नाही जमत.
हा तरी पण काल माझे ठीक झाले संध्याकाळपर्यंत नऊ कॉल झाली म्हणजे दिवसभरात.
रे बापरे! हम्म मला पण काम करता करता होऊ शकत पण कोणी असेल जास्त तू तर घरी मम्मीनी बोलत.
हा ते नाही बरं वाटत मग घरच्यांना वेगळंच वाटत.
काही हा कोणच भाऊ समोर काय बोलणारे. कोणी नसेल तेवढ्या वेळातच मी बोलून घेते आणि त्यामुळे मग दु पण नंतर जमत नाही मग
हा बरोबर
घरचे सगळे असतील तर हो हो हो हो मॅरिड मॅरीड हा गाऊ नाही सांगायचं
अ बर बर ठीक आहे काही प्रॉब्लेम नई तस तरी ना
सत्कर्मामध्ये आहेत ना माहिती आपण
काय काय.
सत्कर्मामध्ये टाकलेले आहेत सगळ्यांची गावं वगैरे ना
हां तसं तर मी पण म्हणजे मी ऐकल होतो की नाही सांगायचं बण बोलता बोलता मी जवळपास ह् सांग
हा होतच होतच हा हो हो मग मला पण नव्हतं माहिती मी पण सांगितलं मग काल एक दोन मॅडम बोलल्या का नाय तुम्ही रिअल अशी सुरुवात करत जा काय कशा जेवण झाल्या का म्हणजे आपण एकमेकीना खूप दिवसाच ओळखतोय अस.
अच्छा हम्म नाही ते काय माहित नव्हतं हम्म हम्म हम्म
मग तुमचा अजून एकही क्लास म्हणजे टास्क कंप्लीट झालेलाच नाहीये का?
नाही माझं व्हॅडिडेशन, ट्रान्स्क्रिप्शन झालेले हे झालेली म्हणजे आता सध्या बंद आहेत ते पण करत होते पण ते आता टास्कच येत नाही आणि मग कॉल्स आता झालेली थोडी बाकी राहिले आता.
ओके ओके ओके
तुम्ही वर्किंग की हाऊसवाईफ.
नाही वर्किंग म्हणजे मी थोडेसे स्वतःचे छंद आहेत ते त्याच्यातूनच काम करते असे म्हणजे घर सांभाळून हा आपण काय.
निघून जातो कळत नाही मी बी हाऊस वाईफच मी पण असच म्हणजे केला करण्याचा प्रयत्न के घर बसल्या काहीतरी करू असं.
हा पाऊस येतोय न हा हा बोला काय बोलल्या.
असं घर बसल्यास काहीतरी करायचं म्हणून कर अ हा काही दिवसां त युट्यूब करून बघितलं
ते पण होतं का युट्यूब ला
प्रय
हा हा हा हा ह ह
पण आता कंटिन्यू असं काही कंटेंट टाकण जमत नाही
कंटिन्यू नाही होता आपण कसं ते मॅरिड होत आपल्याला सगळे काम करून सगळं करायला लागत तर
पॉसिबल
ते कंटेंट क्रिएट करा परत पसा करा सगळ्याच गोष्टी नाही जमत
आणि ते पण असं असतं ना त कंटिन्यू टाका तुम्ही एक दोन चार दिवसांनी जे तुमच
हो हो तेच होत हो हो हो तेच होत आणि आपल्याकडून नाही होत त्या गोष्टी
नाही तर ते पण चांगलं आहे
हा हा हा बरोबर् बाकी काय तुमची झाली काम ओरखली
नाही चाललंय हे काही भांडी घासायचे बाकी अजून
हो याला ऑप्शन नाहीय का स्पीकर माईक ऑन कराय ऑपन करायचं
नाही काहीच नाहीयेत त्यामध्ये
हम्म त्याच्यामुळे मग तो कणालाच लावावा लागतो
हो काणार नसला फक्त कट करायच ऑप्शन आहे बाकी काहीच ऑप्शन नाही दिलेला म्यूट नाही काय काहीच करू शकत
काहीच नाही हो हो हो हो हो हम्म बाकी काय म्हणताय मग आज काय स्वयंपाकाचा मेनू
आज कडी आणि लाल भोपळ्याची भाजी
हा हा हा हा हा हम्म
तुमचं आमधला
ह हो आवरलं आमचं आमचं सकाळचेच जाणं असतं सगळ्यांच बाहेर तर खाऊन वगैरे जातात बाकीच्या आहेत का मग बाकीच्या आहेत भांडी आहेत कपडे आहेत आता काही नाही भांडी घासून मशीन ला कपडेच लावायचे होते
हा मी पण लाावले लाईट गेली पाऊस ना नाही एवढा असा काही विशेष नाही थोडाफार आला तर मग येतो नाही तर मग काहीच नाही आता तर
हो ना हो का आमच्याकडे झालाय आठ दिवस खूपच होता मध्ये आठ दिवस ब्रेक होत आता झालाय परत हम्म हम् हम् सुरू बाकी काय आवड तुम्हाला
कडू स्वयंपाक
ती एक सगळ्यांचीच बनली स्वय आणि खाऊ घलण ती कंटिन्यू करून ह
म्हणजे ना हो आधी मला बिलकुल काहीचल नव्हतं ऑप्शन म्हणजे स्वयंपाकता नेत नवता लगूनईपर्यंत
हा हा हा
णजे जेव्हा बासून स्टार्ट केले ती एक आवड झाली
हो तेच म्हटलं ती अगदी नावडीची गोष्ट आवडती कधी होऊन जात तेच कळत नाही लग्नाना हम्म
मग यूट्यूब चाल म्हणजे यूट्यूब चालू केलं मग ते आवडायला लागलं पण एवढे कुकिंगची व्हिडिओ टाकण. काही एवढं पॉसिबल नाही झालं. टाकले काही दिवस. थोडेफार कमावले पैसे.
हा का? त्यातून पण येतात का लगेच.
लगेच नाही येत. एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार पास, वॉच टाईम.
हा रे बापरे.
कंप्लीट केल्यानंतर तुमची अर्निंग स्टार्ट होती. म्हणजे तेव्हापासून ते. काउंट करायला सुरुवात करते. तुमचे पैसे तो. हो म झालं तर तुमच काही दोनच्या महिन्यात पण होऊन जात. तुमच कोटेंटिन तस असे लतर. नाही तर मग मला पण, मला खूप क्रीळग उत्तमाला अक्षरश म्हणजे, तीन चार वर्ष निघून गेली होती. कारण कि, माझ कंटेंट रेग्युलर नवत.
नव्हतं. हा हा. ते कंटेंट क्रिएटन साठी कोणतरी वेगळं पाहिजे. किंवा फॅमिली सपोर्टड कोणतरी पाहिजे. मग ते होन जातं. एकमेकाच्यान. स्वतः वैयक्तिक एकट करायला गेलंव. कुठलीच गोष्ट शक्य नाही होत.
आणि कुकिंग करायचं म्हणजे, ते काही इझी नाही. चला आपण कधीतरी केलं. असं पण नाही.
हा, हा. ह, ह, ह, ह.
अच्छा आपण कसं ना. आपल्या जेवणाच्या हिशोबानेच ना. मग. की आता आपण हे, खाऊ. असं.
वेगळा पदार्थ केला तर, त्याचच कंटेंट बनवू शकतो. रोजच्या जेवणाच तर काही नाही एवढ.
मग, आणि ते व्यवस्थित. त्याल किचन स्वच्छ पाहिजे. भांडे व्यवस्थित पाहिजे. प्लस कंटिन्यू केलं पाहिजे.
हो, हो, हो, हो, हो.
आमचं कसं जर अप डाऊनच चालायचं तर, मग जेव्हा वेळ भेटेल. मी तेव्हाच बनवायची.
होन.
मग ह. काही दिवस केलं मग कंटिन्यू. पण मग, बाळ झाल्यानंतर मग, काय तेव्हापासून सोडूनच दिलंय. जवळपास आता मी.
हा, एवढा वेळ नाही निघू शकत. जॉईंट फॅमिली. का सेपरेट?
जॉईन अस नाही. फक्त सासू सासरे. आणि आम्ही तिघं.
हम्म् हम्म हम्म. ओके ओके. हम्म हम हम् हम् ह. हम्म.
मग नंतर स्टोरी टाकल्या. मग त्यात प इनकम पाहिजे असा वाटला नाही. त्यानंतर जोक्स टाकले. पण ते सोशल मीडियावरून कॉपी करून टाकले.
ह
आणि मग त्यांनी जरस शंंभर व्हिडिओ होई पर्यंत. काही बोलले नाही युट्यूब.
ह
त्यानंतर त्यांनी. डायरेक्ट माझा अकाउंट ब्लॉक केलं.
अरे बापरे. असं पण करतात का?
हो. त्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांचे कंटेंट कॉपी करून टाकू शकत नाही ना.
बरोबर स्वतःच काहीरी पाहिजे.
स्वतःचच पाहिजे. हो स्वतःचच पाहिजे त्यांना, पण ते करतात लगेच देतात. आपल्याला, व्हिडिओ टाकल्यानंतर खाली की, कॉपी राईट असं. पण एवढा सगळा व्हिडिओना त्यांनी मला काहीच दिलं नाही शॉर्ट्स होते ते रिल्स टाकले होते मी जोचे कॉपी केलेले होते. म्हटलं ठीक यांना का प्रॉब्लेम नसू शकतो थोडफार एडिट करून मी पोस्ट केले. म्हटलं नसेल प्रॉब्लेम.
मग त्यांना नवीनच शोधायच. मग ते हे मुलं वगैरे असे असतात चोवीस तास त्याच्यात उतरलेले असतात त्यांना ठीके‌. आपण मॅरिड बायकांनी कुठं काय करायचं.
तर मग हो पण ते म्हणतात तुमचं स्वतःचं पाहिजे मग डायरेक्टली ब्लॉक. केला आणि मग आता. जेव्हा मी स्वतःची व्हिडिओ बनून टाकल तेव्हा मी त्यांच्याकड अप्लाय करू शकते.
हा बरं ओके ओके मॅडम हा एक मिनिट. बघितला का, आपले झाले दहा मिनिटं बंद कर कॉल. आणि परत तू मला पाच ते सात मिनिटांनी करतेस तू कर आता मला माझा झाला ना म्हणजे. तुझा पणडास होई ना तू मला कर.
ठीक आहे, ठीक आहे चालेल चालेल चालेल.
पाच ते सात मिनिटांनी कर चाले.
मी तुला पहिले कॉल करते साधा कॉल ठीक आहे.
हां चालेल चा ओके, ओके ठीक हम्म बाय, बाय.
बाय बाय.